हॅलो
हा बोोले हा हाय गे
अरे मला एक आयडिया आलता.
हां बोल की बोल.
अरे ते जरा आता कसं जरा स्पोर्ट्स मध्ये जरां जरा हाप वगैर. ल माझ्या डोक्यात होत की आपण एक टोर्नामेंट ऑर्गनाइ खर काय बीजे मायज
ह हा हां हां ते स्पोर्ट म्हणजे तेच ना ते
हा इई स्पोर्ट्स म्हणजे टोर्नामेंट असते हा टोर्नामेंट असत त्यात प्लेअर वगैरे असतात
चालशक्तिगिरी ऑर्गनाइज करायला
हा प्रॉफिटेबल हाय कसय माहिितय काय हां तोटा इन द सेन्स कसा माहती आहे का आपण स्ट्रॅटेजिकली म्हणजे व्यवस्थित केलं ना प्लनिंग वगै करून एवढ नाही त म्हणजे फायदा असा स्टार्टिंगला नाही मिळणार आपण पहिल्या टुर्नामेंटला अ म्हणजे आपले लोक जाणून घेणार की ही ही पण एक जण आहेत जशी आपण पुढं पुुढं जास्त करणार ना ऑर्गनाइज तेवढे आपल्याला जास्त जास्त जण जोडत जाणार मग आपली मो पण होऊ शक माझ्या डोक्यात काय होतं की आपण एक पाच हजार रुपयाच प्राइस फुल ठेवायचं पूर्ण टुर्नामेंटचं
बरं
अने टुर्नामेंट ऑर्गनाइज करायची त्यात तू मॅनेजमेंटच बघ बाकी सगळं मी कॉल वगैरे हँडल करतो प्लेअरांचं वगैरे ते आत वगैरे जे असते ना इंटरनल पूर्ण टुर्नामेंट कशी वर्क करत्या कारण मग मी बीजीय खेतते र तेव्हा मला माहतीे कस वर्क करते किंवा मी टोर्नामेंट वगैरे बघते तू युट्यूब ला तुला तू ऐकलीस का नाही बदल काय टूर्नामेट वगैरे बदल
माहिित आहे मला खरं मी त्या क्षेत्रात नाही रे मी म्हण गेलं तर
हा नाही खर तुला माहिती आहे ना ते
हां माहिती आहे सोड मॅनेजमेंट मी हँडल करू शकतो हंड्रेड पर्सेंट
हा आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट कसं करायला पाहिजे माहि आहे काय नाही नाही म्हणत एक हजार हजार काढायला पाहिजे दोघांना
आपल्याला मार्केटिंग करायला पाहिजे त्याची त्यानंतरन त्याचा पोस्टर तने एडिट करून घ्या बाई चांगला
ह एक्स्ट्रा चार्जेस पण लागू शकतात पुढं जर आपल्याला जस लागेल तस खरं स्टार्टिंग कशी करायची सांगतो तुला मी माझी जी मित्र आहेत ती टुर्नामेंट वगैरे खेळतात मग पण स्टार्टिंग त्यांच्यापासून करू शकतो आपण एंट्री फी काय करायची पन्नास पन्नास ते शंभर रुपये ठेवायचे काय
अच्छा
हा जास्त पण ठेवायचे नाही कारण जास्त ठेवले लोक येत नाहीत रे
हा
समजना समज पन्नास ची ठेवली शंभर जण आलीत शंभर अ पन्नास टीमा जरी आली तरी भरपूर आहे
बरोबर होतेय बरोबर आहे पन्नास गून दिली पन्नास पक्की झालं
हा अडीच अडीच नाही आय थिंक हा आपण शंभर करू शकते शंभर ला येतात शंभर आपण पन्नास धरून चालवले जास्त जण पण येतील आपण कमी धरले पन्नास तरी कारण आपल्या कॉन्टॅक्ट मधली हा आणि कॉन्टॅक्ट मधले आपले किती जण आहेत. नाही नाही म्हणता दहा बारा टीम आहेत.
हा म झालच कि. आणि पन्नास रुपये काय एवढी मोठी अमाऊंट नाही रे कोण पण देते.
पन्नास पन्नास ते साठ रुपये ठेवाय आणि एक डिस्कॉड असेल. तुला डिस्कॉड माहित आहे ना. हा डिस्कॉड वर पण जाऊन आपण प्रमोशन करायचे आपण काय करायला पाहिजे फक्त मार्क टिंगला ना आपल्याला ना थोडे जे चॅनल असतात ना, जे बी जी एम आय टुर्नामेंटला प्रमोट करतात ना
हम्म हम्म हम्म हम्म
त्यांच्याकड वगैरे आपण प्रमोशन साठी आपलं द्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पहिला आपला पोस्टर तयार करायला पाहिजे. टोर्नामेंटचा. त्यात पूर्ण हा त्यात पूर्ण आपण माहिती द्याची. हा आणि त्यांना माहित असत ते कसं बनवायचं. काय काय करायचं.
हम्म हम्म हम्म बरोबर.
आपल्याला निवांत प्लेयर्स मिळतील.
होय प्लेअरचं काय एवढ टेन्शन ती काय आपल्याला करता येते हळु हळु
हा
तू मॅनेजमेंट ला काय कर, तू व्हॉट्सअप ला ग्रुप क्रिएट कर.
हा ते ते मॅनेजमेंटच करतो सगळं मी प्रॉपर. मी बघ पहिला व्हॉट्सअप ग्रुपेन करतो. पैसे सगळ्यांचं हँडल करतो. माझं मी माझ्या अकाउंटला ठेवतो.
हा
आणि प्राईज पूल पण ठेवतो मा अकाउंटला. आणि मग ते प्राईज पूल आपण द्यायचंस ऑनलाईन ट्रस
हा ऑनलाईन टोर्नामेंट कसा आहे माहितीये का पहिला आपण ऑनलाईन ठेवूया. आणि ऑनलाईन जर चांगला रिस्पॉन्स आला तर पुढं पण लँड ठेवू शकतो रे व्हेन्यू बुक करून.
हां हां म्हणजे एक हॉल तेन बुक करून तिथं सगळी एकत्र येऊन का हॉल तेन बुक केला काय? तिथं कसं वायफाय लागणार. ती आपली रिस्पॉनसिबिलिटी असणार.
मग तेच रे पहिले टुर्नामेंट बघायची रे कशी कोणकोण लोकं कशी आपल्याला प्रतिशत देतात. हा त्याच्यावर आपण ठरवायचं. हा त्यासाठी काय करायचं मी जरा मित्र आहेत, त्यांना मी करतो सांगतो. ती तिंची मित्रांना सांगतात. तस मी आपल्याला वीस टीमा येतात निवांत.
चेन होत जाते, आणि मिळत्या टीमा.
हा आणि मग तसच त्यांचा कॉन्टॅक्ट पण आपल्याकडे येतात. त्यानंतर डिस् कड वर जाऊन मी माझ्याकडे भरपूर वेगवेगळे सर्वर आहेत त्या सर्वर वर जाऊन आपण जे पोस्टर क्रिएट करणार आहे.
प्रमोशन करा. हम्म हम्म माझा एक मित्र आहे सोड तो म्हणजे कॅनवा मध्ये तं त्याकडे टूल त नाही त पोस्टर ते भारी करते. तीनं आमच्या कॉलेजचं इव्हेंटचं नाहीतर कुठल्यात कार्यक्रमाचं तिन पोस्टर भारी केल्यात. मग तो पण गेमिंगचा आपल्याला पोस्टर करून दिल. आपल्याला आता आपल्याला म हा मती दोन पोस्टर लागणार. एंट्रीचं पोस्टर एक लागणार. आणि प्राईज कोल्ड डिस्ट्रीब्युशनच एक लागणार माहामती.
शेड्यूल वगैरे रोड मॅप. त्यांचा कसा आहे कुठल्या टायमिंगला आहे कि कुठल्या दिवशी आहे.
हम् ते एक लागणार आणि मग तिची आपण लाईव्ह स्ट्रीम करायला युट्यूब वर का नको.
हा लाईफ स्ट्रीम करय की माझा मित्र आहे एक तेच पण. त्याला पण कसा माहत काय ते का पैसे घेणार नाही. ते ते चायनल प्रमोट होणार ना लोक बघायला गेल्यावर त्यामुळे ते. म्हणले मी काय पैसे घेत नाही तुमच्याकडनं माझ्या जेव लाईव्ह स्ट्रीमिंग करत तिथे ट्वेंटी के आहेत सबस्क्रायबर जास्त आहेत. हा म्हणजे असं काय नाही दिसून येते कमी हे जा त्यामु ळ आपल्याला. तेज काय टेनशन नाय.
हा हा म्हणजे आपल्या बऱ्यापैकी सेटा प्रॉब्लेम जास्त.
हा प्रॉब्लेम सटा हा स्टार्ट करायचंय आणि बघायला गेलं आपण अनेकाला. ते आर्यन ला पण घेऊ शकते सोबत म्हणजे आपलं जरा.
त्याला पण ते असते नव्ह त्याबरोबर म्हणजे बी जी एम आय खेळायला शकते.
गेम ला असते म त्याला पण थोडं म्हणजे आपल्याला वर्क थोडं कमी लोड पडेल एका. डिस्ट्रीब्यूट पण येल आणि लोड पडणार नाही म्हणजे आपल्याला स्मूथली करता येणार. आणि जर आपल्याला स्टार्टिंगला आपलं कॅपिटल पण होणार म्हणजे इन्व्स्ट मेंटला जरा बर पड ना जेवढे जण जा हा तेच. मग ते बरं होईल. त्यामुळ मग एकदा एक टुर्नामेंट आपली जर समज चांगली निघाली आपल्याला जरा प्रॉफिट आला. थोडा का ईना आपल्याला एकदा प्रॉफिट आला. किंवा आपण जरी आपला जेवढे पैसे दिले तेवढे मिळाले तरी चालतेय. खरं आपले जे कॉन्टॅक्टस बिल्ड होणार ते आपल्याला पुढे जाऊन फायदा करणार.
फायदा कर नाही इनडायरेक्टली आपल्या पहिल्या यामध्ये पैसा कमवण्याचं मार हेच ना आपलं. देघ नाय.
हा कॉन्टॅक्ट बिल्ड करायचां आहे आणि आपलं नाव त्या लोकांना पोचवायचं आहे त्यांना. कळवून द्याच आहे की हा आमच असं असं स्पोर्ट नाव आहे ती ऑर ऑर्गनाइज करतात टीम मॅचेस बचेस करत्यात. त्यांच्या इंस्टाच्या पेजला फॉलो करा हे करा इंस्टां पेज त्यां काढूया जरा तिथे एंगेजमेंट वाढवूया.
असं पण करू शकतो आपण तिथं फॉलो करा कम्युनिटी कार्ड आहे आपण व्हॉट्सअपवर.
हा तेच.
मग तसं बिल्ड होईल तसं भर होईल. हा सिस्टम एकदा सेट झाला ना. मग काय सीन नाहीच आपला मग आपण कुठली पण. हां मग आपण कुठली पण टुर्नामेंट जरी भरवली की नाही मग आपल्याला लगेच येणार. परत मग आपल्याला प्लेस हुडकायचा त्रास होईल आणणार. खरं पहिल्यांदाच फक्त आपल्याला ते त्रास उचलाय पाहिजे हम्म.
तेच रे पहिल्या स्टार्टिंग जरा एक टुर्नामेंट होणार. आणि जरा असं बघायचं कास्टिंग वगैरे कास्टर कोण मिळते का बघायचं म्हणजे. काष्टर असलं कस ज असं. टोर् कास्टर म्हणजे जे गेम चालू टोर्नामेंट मध्ये बोलत नाही काय.
कॉमेट्रेटर इनडारेक्टली.
हा कॉमेंटेटर म्हणू शकतेस. तो कास्टर कॉमेंटेटर ते ना हा मॅच मध्ये म ते कस ते लोकांना बघायला मज्जा येत आता जो प्लेयर आहेत. त्याचं नाव घेतलं त्याला पण चग वाटत ना त्यांना समज कोणाला तर जास्त मारलं मग तेव पण चांगला बोलायला त्याच्याबद्दल चांगला बोला हा मग तेो जरा चांगला वाटत त्याला आणि ते बघायला जाते हा स्पोर्ट्स मध्ये ख्याले आहे हा ते भारी वाटते त्यांना
आणि मग आता समज आता आपण पहिली मॅच झाली आपली आणि मग त्यानंतर तर मग आपण ते हे कसं करणार कट ऑफ कसं करणार
अरे ते कसाय माहित आहे काय ते तू हे म्हणालीस ना अ पॉइंट टेबल म्हणालीस ना
हा ते झालं सोड पॉईंट टेबल त कसं करणार लगेज आपल्याला जनरेट कराय पाहिजे
ते कसं माहती आहे का माझ्या मित्र एक हाय त्याच्याकडे इथे सॉफ्टवेअर आहे
हां हां
ते त्याला फक्त पॉइंट टाकायचं आणि टीमचं नाव टाकायचं ते ऑटो जनरेट करते
ॲटो जनरेट करते
हा ते ए आयच्या जीपी थ्रू एक म्हणजे सॉफ्टवेअर आहे त त्याच्यावर लगेच होते पोस्टर क्रिएट आणि तुला पाहिजेल तसा येत ते
हा कारर मग ते त्याथं प्रत्येकाचं केल आणि प्रत्येकाचं हे
हा सगळ येते सगळं येते होय सगळे येते
म्हणजे खरं ते आपल्याला तिथं मॅन्युअली टाकायला पाहिजे
मॅन्युली नाही टाकाला फक्त तर फक्त आपण त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची ते आपप लिस्ट करते
हां ते लिस्ट करणार ख इनफॉर्मेशन आपल्याला सगळयची म्हजे या टीमने एवढं किल केलं आहे या टीमनं एवढं किल केलं ते आपणच फिलअप कराव पाहिजे
ते असं काय नाही असं बघ मॅच झाल्या नंतर ना आपण टाकायचं नाही पॉइंट टेबल पूर्ण आता समज आज आता समज पहिला ग्रुप आहे आणि ते ज उद्या मॅचेस आहेत समज तर तेचेे तीन मॅचेस घेतले आपण तीन मॅचेस नंतरच सगळा टाका जर एकूण एक प्रत्येक मॅच सुंदर टाकत बसायचं नाही हा कारण ते मग डिफिकल्ट होणार
हा बरोबर बरोबर म्हणजे काय नाना आहे कोण हा ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये
हा मग त्यांना लास्ट ला करळणार रे कोण कितव्या नंबर
ह म्हणजे शेवटपर्यंत सगळी जिद्दनं खेळत राहणार अस
हा हा मग ती मधनं ट्विट केली की मग आपल्याला डिसएडव्हनटेज होणार ना
हां ते आपल्याला डिसअडव्हां्टेज होणार
त्यामु लास्टपर्यंत नाहीच
आणि जेवढी त्यांना चॅलेंजिंग वाटेल का नाही तेवढं त्यांना पुढच्या परत यस वाटणार की हां च्या टोर्नामेंट भारी्या असतात परतवया परत फईट असत्या मग ती परत यायला बघणार तेी आयडिया चांगल्या आहे की लास्ट लास्ट सगळं टाकायच
मा काणर्में आप झालं आप पण अस म्हणजे दिवसाला एका टीम च वीस रुपये एंट्री ठेवायची आणि सोळा टीमा घ्यायच्या आणि त्यांच्या फक् तीनच मॅचेस ठेवाज्या आणि त्या शंभर रुपये प्राइस फूल काहीतरी असते म्हणजे पहिल्याला सत्तर ऐंशी असं असं असं मिून असं म्हणजे कमी असत म्हं प्रॉफिट जास्त आहे कारण तू एक ते तीन केलास एकाच परत गॅप ठेवलास परत तीन ते पाच दुसऱ्याला दुसऱ्या टीमा येणार तस अ मग गॅप ठेवलास परत सात ते नऊ नऊ ते अकरा असं मग ते त्यात पण फायदा मल्टिपल करणार आणि जास्त नाही तीनच मॅचेस फघत
हम्म हम्म हम्म हम्म बरोबर बरोबर
एका टीमचं वीस अशा सोळा टीम आल्या वीस वीस रुपये देऊन बघ किती झालं आणि य एक स्लॉट झाला एक ते तीन आणि आपण असं चार करणार
ह आणि त्यावेेळेला आपलं बिल झालंस ना कॉन्टॅक्ट
हा नाव झालेलं असणार तेव्हा हम्म मग ते आपल्याला पुढे जाऊन ल फायदा आहे रे म आपल्याला स्पॉन्सर वगैरे पण मिळू शकतात पुढं
आपण आणि आपलं इन्स्टा हँडल जर मोठं झालं इनडायरेक्टली तर मग आपण पंच स्वॅप स्पॉसरशिप घेऊ शकते दुसऱ्यांच्या आणि स्पॉन्सरशशीप ला पण पैसे जास्तात एक स्टोरीचा हजार रुपये तन घेतात पाचशे रुपय तन घेतात
तेच की म्हणजे आप एक ब्र ब्रँड व्हॅल्यू झाले ना आपले तर स्पन्सर् ला आपल्याला काय अवघड होणार नाही.
अवघडून होणार राईट म्हणलं चांगली आयडिया आपण न वर्क करूया बघूया कसं काय का होते.
बाकीच काय आपलं ठरलंय मी तुला ना उद्यापर्यंतचीी इन्फॉर्मेशन पाठवितो. प्लेरांची वैगरे कसं न काय तो मॅनेजमेंट चा तो ग्रुप वगैरे रेडी करून ठेव आणि ते मार्केटिंग च वगैरे तू बघ बघ
आर्यनला सांगे की मार्केटिंगला आर्यनचं देऊया अस करा म
ठीक आहे मार्केटिंग ला आर्यन ला देऊया.